तर आपण कशावरती होतो?
हॅलो!
हां बोला ना.
बोला ना.
हा तर काही वेळेस म्हणजे जो मानसिक त्रास होतो ना तर तो आपल्याला म्हणजे आपल्यालाच कडतो का माझर म्हणजे म्हणला ब नवरा माझ्या कशा पद्धतीन तुमचं नेटवर्क नाही आहे ना. हॅलो!
मध्येच तुमचा ब्रेक होत.
हो, हा तर म्हणजे आपल्याला त्याचा मानसिक त्रास खूप होतो ना.
हो.
कि हा अधिक कच.
मेन म्हणजे हा मेन म्हणजे अ लग्न झाल्यानंतर खूप चेंज होऊन जात. म्हणजे आधीचा स्वभाव आणि नंतरचा स्वभाव. पण या सु बेबी झाल्यानंतर अजून चि जात म त्यांना माहिती राह त की आता ही कुठेच जाणार नाहीये. बाळ झाल्यावर.
खर तर म्हणजे ही अतिशय हा आहे ही स्वार्थ मनोवृत्ती झाली.
हो.
आ. म्हणजे आता हे आपण जे परिणाम दुष्परिणाम चर्चा करत आहोत तर हे आधी पण कळतात बरं का.
बरोबर.
आपण ते कडस पण ओढखतय ना प्रेम आंधळ असत.
भांड असत हे खरं आहे.
आणि त्याच्यातून मग अनुभव येतात.
डिलेवररी. डिलिव्हरी झाल्यानंतर, बाळ झाल्यानंतर आजी कळतो की नाही आ.
कच्या तरी.
हा.
असं वाटतं.
आता नाही आता वाटणं न वाटणं त्याच्या पहिलीकडे गेलो आपण. बरोबर आता म्हणजे आता जे आहे ते सहन करावं लाग. आणि मला अस वाटत ना कि मागच्या माणसनी मागचा विचार करू नये आणि पुढचाही करू नये. वर्तमानात जगाव म्हणजे त्यान माणूस दुःखी होत नाही.
हम्म.
आनंदी राहतो जे आहे ते आपल्याला आनंदान अ करायच आहे.
हो
हा म्हणजे आता बघा तुमच अ प्रेम सफल झाल, प्रेम सफल झाल्याच्या नंतर त्याला तुमच्या म्हणजे बाळ झाल सगळ झाल आता कशाला पश्चाताप करायचा.
ते तर झाल पण मग सर कुठे तर कुठे वाटतच ना आपल्याला.
हम्म.
कुठे ना कुठे तरी वाटतच की नाही आपण आधी म्हणजे असत. आई वडील जे सांगत होते ते ऐकायला पाहिजे होत.
हां नाही ते वाटण साहजिकच आहे ना वटतेच ते. हां पण तुमच चांगल आहे का म्हणजे तुमच लग्न तरी झाल नाही तर अ मोस्टली म्हणजे मुल मोस्टली तर समजा मुल मुली अ शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याच्या नंतर म्हणजे पुढे जात नाही त्याच्यावरती. बरोबर ना? हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज नाहीे येत तुमच, तुम्ही तुमचा मोबाईल डाटा ऑन करा.
बंद होऊन गेल
हा मोबाईल डाटा ऑन केला ना? हा तर मी तेच म्हणत आहे. आता बघा तुमचा आवाज क्लिअर येत आहे.
हो आता बाहेर आले ना घराच्या.
तर म्हणजे बरेचसे समजा मुल मुली तेवढ्या पुुरत मौज मजा करतात आणि मोकळे होतात.
पण आता ते बघा कोर्टाने सुद्धा आजकाल निर्णय असे भरपूर दिलेले आहेत की बिफोर आफ्टर मॅरेज किंवा बिफोर मॅरेज म्हणजे तुमची तुम्ही होत आहे या गोष्टी कॉमन आहेत पण काही वेळेस तर मला अस वाटत ना की अ म्हणजे आपल्याचान चुकीच पाऊल होण प्रेग्नेन्सी होण वगैरे समजा ह्या गोष्टी घडतात. पण ह्या गोष्ट कीखर तर दोघजण जर म्हणजे ते वय नसत समजून घ्यायला अ. टाळता येऊ शकतात. पण म्हणजे तुम्ही म्हणताल का सर म्हणजे काय बोलत आहेत. पण मग मी या मताचा आहे ना की तुम्ही तुमच जीवन जगून घ्या मौज करून घ्या. पण जर खरोखर जर तुम्ही फायनान्शियली म्हणजे स्टेबल असाल ना तरच लग्न करा.
बरोबर बरोबर.
बी अ प्रॅक्टिकल.
हो
खर सांगतोय तुम्हाला म्हणजे मी माझ माझे मत असतात ना माझ्या मत फार ठाम आहेत. आणि मी स्पष्टपणे स्पष्ट वक्ता आहे.
बरोबर
ठीक आहे शारीरिक भावना असतात, मानसिक भावना असतात, हव अस वाटत कुठेतरी त्या वयामध्ये ठीक आहे तुम्ही तुमची जे काय म्हणजे आता तु समजून घ्या पण अ शक्यतो जर स्टेबल नसेल ना जर फायनान्शियली तर हा पुढचा निर्णय घेऊच नका.
ते तर आहेच बरोबर आहे ते तर.
हां काही वेळेस म्हणजे मला म्हणजे मी समजा लोकांसमोर प्रकट लोक किंवा समोर अस जर किंवा बोललो तर मला कोणी मूर्ख म्हणतील का हा काय सल्ला देत आहे. पण नाही हा माझा सल्ला जो आहे ना हा प्रॅक्टिकल आहे.
बरोबर आहे. जेव्हा आपल्याला माहिती की नाही आपण संगोपन करू शकतोय.
हां
तेव्हा ठीक आहे म्हणजे निर्णय घेण.
छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला भयंकर म्हणजे आता आपण दररोज सोशल मीडियामध्ये, बातम्यांमध्ये, पेपरमध्ये वाचतो. खून पडतायेत आत्महत्या होत आहेत.
हो हो खूप चालय सध्या.
पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना मला तर अस वाटत की बुवा म्हणजे निर्णायक इथून
हम्म
म्हणजे मला नाही अस म्हणजे मी अस नाही वाटत मला की बा तुमच आयुष्या कारण हे आयुष्य एकदाच भेटत अस म्हणतात ना की बा चौऱ्यांशी लाख युनी मध्ये न सर्वात नंतर मानव जन्म मिळत तर मग एकच आयुष्य आहे ना ते सुखी समृद्धी आनंदी दान जगायच छानपैकी जगायच तुमच्याकडे जेवढे कमीत कमी पैसे आहेत त्यातून तुम्ही हे करायच पण कस आयुष्य आनंदाने जगायच.
बरोबर बरोबर
या मताचा आहे, म्हणजे हे आयुष्य कधी अस बर्बाद नाही करायच. एकदाच मिळालेल आयुष्य आहे.
बरोबर बरोबर
हां हां ना त्याच्यामुळे ठीक आहे आता आपण जेव्हा निर्णय घेतो हे होतो. त्यामुळे त्याला काही म्हणजे अस पश्चाताप करायची गरज नाही जे आहे त्याला तोंड
बरोबर आता जे आलय ते सहण करायच सर.
हां
पुढे जायच.
हा पण एक तो म्हणजे मला अस वाटत ना एका बाळावर थांबलेल कधी योग्य राहिल.
तेच तेच तेच तेच नाही ते तर झालच.
आणि हे यात पण मग बघा निसर्गाने स्त्रीवर कसा अन्याय केलेला त्याची जबाबदारी पण स्त्री वरती दिलेली आहे.
हो हो
त्या आता म्हणजे खरच अस मला ना कधी कधी माझ्या स्वतःच्या पूर्वी मला पुरुषत्वाचा असा राग येतो.
हो
अरे कस म्हणजे तुम्ही अ तो म्हणजे विषय डॉक्टर म्हणजे थोडासा वेगळा विषय जाईल तो आपण नंतर बोलूया. पण पुरुषांच प्रत्येक पुरुषाच हे कर्तव्य आहे. मी बऱ्याच म्हणजे म्हणजे खूप म्हणजे कथा, कादंबऱ्या वाचल्या समजा ते समजा काल्पनिक असत. पण रिअल फॅक्ट आहे ना पुरुष खरच खूप स्वार्थी आहे.
हम्म.
म्हणजे त्या बाबतीमध्ये खूप तो हा विषय थोडासा वेगळा आहे. पण मग मला तुम्हाला सांगायच की तुम्ही दुसर बाळ म्हणजे दुसर बाळांना हो दे नाही हे चांगला राहील.
नाही नाही नाही ते तर नाहीच.
कारण की तुमची तारांबळ आता तुम्ही मला आपण
हो हो. नाही एकदा बितलीे त्याच्यामुळे नको आता अस.
हम्म आणि त्यातही समजा आता मग एखाद्याला आता पहिल्या काळी जवळ दिला म्हणजे एखाद्या मग स्त्रीला जर मुल बाळ झाल तर तिला वांज म्हनायच. आता तरी विज्ञानान प्रगती केली आहे की समजते कि आणि तस जर बघीतल तर ऐंशी टक्के नव्वद टक्के पुरुषांमध्ये प्रॉब्लेम आहेत.
हो.
हा फॅक्ट आहे.
हो.
दहा टक्के स्त्रिया फक्त म्हणजे त्याच्यामध्ये हे नसतात नाही तर नव्वद टक्के पुरुषांमध्येच प्रॉब्लेम येतात.
निसर्गाने व्यवस्था तशी म्हणजे मला वाटत ना की बा निसर्गा स्त्रीला हे करून म्हणजे तिच्यावर अन्यायच केलाय एक प्रकारे. पुरुषांना पण काही जबाबदारी द्यायला पाहिजे होती.
खरय सर.
अ म्हणजे मी फेमिनिस्ट आहे. मला खर सांगतो ना पण माझे मी माझे म्हणजे बघतो ना माझ्या आईचे पण मी हाल बघित माझ्या वडिलांनी पण कसा त्यांना त्रास दिला आणि मी व जेव्हा साडे पाच वर्षाच्या अस घराच्या बाहेर आलेल्या माझ्या पण खूप पहिल्या वर्गापासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून तर दोन हजार चार पर्यंत मी घराच्या बाहेर राहिलेलो. फक्त आई वडिलांकडे एक महिना राहतो सुट्टी मध्ये मी राहिलेलो.
बापरे.
हो आणि मी खूप खूप सहन केले त्याच्यामुळे मग माझे विचार असे म्हणजे बंडखोर झालेत.
नाही बरोबर आहे सर.
हा खूप खूप त्रास होतो तुम्हाला म्हणजे स्त्रीच आणि म्हणजे तो स्त्री पुरुष संबंध, स्त्रीची मानसिकता, स्त्रीचा भाव विश्व हे खूप वेगळं आहे.
बरोबर.
एक ठराव उग
तुमच्या सारखे विचार करणारे खूप कमी आहेत सर लोक.
नाही मी त्यातून गेलेलो आहे मी भोगलेल आहे. म्हणजे मी बघितल आणि मी जेव्हा दुनिया बघितली न बाहेर राहिलो ना तेव्हा मला हे म्हणजे माझे विचार झाले, मी जर आईवडिलां सोबत घरात रालो त मला कदाचित हे सगळं म्हणजे माझ्या स म्हणजे माझं व्यक्तिमत्व तसं घडलं नसतं.
बरो
जे जाणते अजानते पणी मी खूप काही शोषलं, माझं शोषण झालं. शोषण कधी लहान म्हणजे स्त्रीचं, मुलींचंच नसतं, पुरषांचं पण होतं.
बरबर.
म्हणजे मला, मीऽ
नाही, जेव्हा माणूस त्याच्यातून जातो तेव्हा समजतं माणसाला.
आहा
आमच्या इथं, तसं नाही सर, आमच्या इथं कसंय, की नाही बाईइइ, बाई खना खालची असते, माणसाचं ऐक ऐकायचं. आमच्या इथं न असं वेगळंच अस
हम्म नाही हे, तसं नव्हतं.
काना खालचे असते, बाईने सगळं ऐकून घ्यायच असतं. क्षूशुशुक
हम्म, नाही नाही नाई असं नाहीयेय. दुनिया ना खूप मोठी आहे, आपण पृथ्वीच्या व्याना आपण कणभर सुद्धा नाहीये. आपण कोणाला कशाला
तेच तेच ना, तेच तेच तेच.
म्हणजे, तुम्ही जेव्हा अंतराळातून पृथ्वी बघाल तर काय आहे, छोटासा ठीबकाय, आणि त्यात आप-कुठं आहोत. मी कॉल कट करतो, आणि मी तुम तुम्हाला कॉल कट करतो, लावतो तुम्हाला. थोडं ऍपमधी काय करा, तुम्ही ऍप रिफ्रेश करा, मी तु्म्हाला पंचवीस तीस सेकंदानं कॉल करतो, ऍपमध्धीच रहा. हा आता, ठीक आहे.